. हॅलो
हम्म ते मध्येच कट झाला पाचशे अकरा सेकंदला कट झाला कॉल.
चालता तुझा.
आता यायलाय काय?
झाल्यात एकूण आता.
आता ना गं अ पररत पाका आल्यात.
किती?
म्हणजे एकवीस झाल्यात.
एकवीस झालेत.
होय.
तर तीस ला थांबते का नाही बघयला पाहिजे.
काय माहिती माझा आता ते कॉल गेला किं वाया.
हे खरं तरी पण तीस ला थांबल कारण की अठरा कॉल लागतत खर तर दहा दहा मिनिटाची ते पण.
हम्न. मी तिथ तिथे होत त्यामध्येध्ये कॉल डिस्कनेक्ट झालाय.
हम्म
परवा एक परवा एक डिस्कनेक्ट झालाय वैष्णवीसोबतचा.
माझे इथं पण लय बल्लईबाल झाल्यात सात आठ झाल्यात.
हम्म हम्म दुकानात बसल्यास काय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
दुकानात बसलास काय.
नाही रूम मध्ये आहे.
दुकानात का बसला नाही.
दुकान
दुकानात का बसाय नीस.
का बसू मी दुकान आता ब बंद केलान जेवायला आल्यात. ममी पप्पा.
दुपारी बंद करते काय
एक दीड तास.
नाही बंद करायचं झोप तू मम्मी पप्पा जेवायला आलेत कि नाही तु जाऊन बसायचं.
तू बस ग.
बरे कोणतं कस्टमर येणार अस दुपारी कोण तर कस्टमर येणार असेल तर?
ते कस्टमर कस्टमर जेवते का नाही. ला काय कामं आहेत कि नाही.
एक एक जण लवकर जेवतात एक एक जण तीन नंतर जेवतात.
हम्म
आणि काय टॉपिक सगळं सोपल्यात.
होय बाकी
कंटाळा आलाय मला यार काय बोलू.
काय बोलायलो
रेसिपी तर येत्या काय सांग बई मॅगीची
कशाची
मॅगी चे
मॅगीची रेसिपी सांगते थांब तुला
टनथला दुसर विषय विचारू शकत नाही
हम्म पहिला काय करायचं एक पातेला घ्यायचं तर एक पैन घ्यायचं तुला जे पाहिजे ते
ह कढई घेत.
पणून. हा तुला काय पाहिजे ते घ्यायचं परात घेतलीस तरी चालतय. आणि ते गॅसवर ठेवायचं
परात कसं गॅसवर ठेवू यैते गं ग?
तेव्हाय चालते.
ह
काय पण चालते. मग गॅस लावायचा गॅस सुरू करायचं आणि लाइटर घ्यायचं तर लाईटर लावायचं गैसला
ऐ ककी जरा
काय?
ते प्लास्टिकचा पण स्वीट घालायलाबौल घेते गं ते घेतलं तर चालतंय काय? प्लास्टिकचा पण स्वीट घालायला बाउल ते घेतेय मोठ्या मोठ्या.
हम्म हम्म.
ते घेतलं तर चालतंय काय?
काय पण ठेवायचं.
पुढं.
काचेचं पण आपलं चालत काय नाही. ती एस्थेटिक बनायला रील व रिल्सवर का भांडी वापरत्यात बघ.
हम्म हम्म.
हॅलो
पुढं काय करायचं? हा पुढं काय करायचं सांग?
लाईटर लावायचं
हम्म, काडी पेटीन लावलं तर चालते काय?
चालते पण वापरली तर आणि मग मॅगी जर. यिप्पी पाहिजे काय? पहिला दुकानात जायचं खर तर, यूप्पी पाहिजे काय मॅगी पाहिजे बघायचं आणि घेऊन यायचं.
पातेलं घेऊन जायचं.
स्वतःला पाहिजे असेल तर दोन आणायचं. कारण की एक खाल्ल्यावर मन भरत नाही, दोन खाल्ल्यावर जास्त होते.
हा मग ते दोन दोन आणायचं नाही, मग एक घ्यायचं आणि एक हाफ घ्यायचं चालते काय?
हम्म खरं अर्ध कुठे ठेवणार?
त्यांनाच यायचं परत.
तिने हाणतील तिला.
हो.
आणि मग पाणी घालायचं एक. ग्लास पाणी घालायचं आणि त्या
भिजवायच.
पाणी उकळावायचं पहिला, मग त्यात मसाला टाकायचं मग मॅगी टाकायचं.
ठीकये.
आणि फिरवायचं गरागरा.
हम्म.
झालं दोन मिनटं थांबायचं मग झालं मॅगी.
आणि ते दोन मिनिटात करपलं तर?
दोन मिनिटात करपत नाही ते.
बरं
दोन मिनिटापेक्षा जास्त लागती, त्याला.
चालतंय तुझ्या रेसिपी प्रमाणे करतो आज संध्याकाळी. दुका दुकानला जाऊ का पहिला?
अहं, पिझ्झाचं सांग तुम्ही रेसिपी. पहिला डीमार्ट मध्ये जायचं, तिथं पिझ्झा बेस मिळतोय.
हम्म
वीस रुपयला एक.
हा
त्या वीस रुपयांच्या पॅकेटमध्ये, दोन पिझ्झा बेस असतात.
हम्म.
ते आणायचं.
मला एकच पाहिजे असेल तर, दहा रुपयाला देत नाहीत काय.
नाही देत.
एक पॅकेटमध्ये दोन आहेत.
हम्म.
ते घ्यायचं तिथनच डी मार्ट मधनं शेजवान सॉस आणायचं.
हंम इथ इथ आम आम इथं मिळते की, पिझ्झा सॉस आणि शेजवान सॉस.
अरे डी मार्ट मध्ये गेल्यास सगळंच एकत्र आणायचं तिथनं, तिथं स्वस्त मिळते.
बरं.
एक पिझ्झा सॉस आणायच, एक शेजवान सॉस आणायचं.
हा.
आणि मेयोनेझ तुला पाहिजे असलं तर, नाही तर राहूदे.
हा हा.
आणि म आलीस. हे ठेवायचं घरात आणि सॉस पाहिजे साधा आपला केचअप.
हा कुठं ठेवायचं ते, घरात कुठं ठेवायचं, कुठं
आणून घरात ठेवायचं, आणि मग बाजारात जायचं.
कुठल्या.
इथल्या आधी आण पाहिजेलं काय काय. कांदा पाहिजेलं, टोमॅटो पाहिजेलं आणि ढोबू मिरची. हा आणि कनिस तुला पाहिजे असलं तर, मिळत असलं तर, नाही तर जाऊ दे खड्ड्यात.
आणि मग घरात यायचं घरात. आणि म ते टोमॅटो टोमॅटोच्या आतलं सगळं काढायचं नुसतं वरचं टोमॅटो. चपाट पाहिजेलं आणि ते कट कट कट करायचं अस पातळ पातळ.
कट कट कट कट.
हम्म आणि कांदा पण कट करायचं, आणि ढोबू मिरची.
हा.
कोणती बाजूला ठेवायचं.
हम्म.
आणि.
काय ते तसचं खाली ठेवायचं.
खाली ठेवायचं नाही, प्लेटमध्ये ठेवायचं.
हा.
मग म एक प्लेट घ्यायचं, प्लेट उलटी ठेवायचं, त्यावर पिझ्झा बेस ठेवायचं.
हम्म.
आणि तेला असं दोन तीन थेंब तेल टाकायचं त्यावर, आणि पूर्ण पसरायचं.
हम्म.
त्या, पिझ्झा बेसवर
हम्म
म त्यानंतर, त्यावर केचप मेयोनीज, पिझ्झा सॉस आणि शेजवान चटणी एव सगळ मिक्स लावायच, त्यातलं काय नसलं, तरी पण चालतेय फक्त केचप आणि शेजवान चटणी तेवढं पायजे
असं, मिक्स करून लावायचं, म त्यावर तिनी टाकायचं, कांदा, टोमॅटो आणि
ढब्बू मिरची
हा, ढब्बू मिरची, ढब्बू मिरचीला कॅप्सिकम म्हणत्यात नाहीतर, बेल पेपरपण म्हणत्यात
आम्ही, डब्बा मिरची म्हणतेय
ते टाकलीस, त्यानंतर चीज आणायच, एकतर मोजरेला ठीज आणायचं ते असं, गोल -गोल, तुकडं -तुकडं -तुकडं असते, बारकं -बारकं असं, चूरला केलेलं
हम्म
नाही तर, मग, चीजच स्लाईस असत्यात, ते आणायचं.
हम्म
चीजच स्लाईस आणली कापून -कापून- कापून सगळीकडं टाकायचं, नाही तर, ते मोजरेला आणलीस सगळे मावतल
कीसून -किसून टाकलं तर चालल नाही काय?
किसून टाकल, ते किसून टाकल्याल असतय ते असं, पातळ होत नाही
हम्म
ते असं, घट्ट -घट्ट राहतय, त्यामुळं ते पिझ्झावर टाकायला वेगळ चीज लागतया
हम्म
मग, हे झालं, त्यानंतर तवा घ्यायचं, तव्यात जरासं तेल टाकायचं आणि तवा पुसून घ्यायचं, तेल काढायचं सगळं, नुसतास पुसायला, तेल लावायचं.
हा, म ते तेल जर पुसायचं असलं, तर मग टाकायचं कशाला त्याच्यावर?
ते असतंय, ते मॉशचरला कराय लागते
आणि म मॉइस्चरायझर लावलं तर चालत नाही, आपण चेहऱ्याला लावते ते
आई मॉश्चरायझर खायचं नसते, तोंडाला लावायच असते.
त्यानंतर म ते, तयार केलं पिझ्झा बेस, तव्यात ठेवायचं.
हम्म
आणि, तव्यावर प्लेट ठेवायची, प्लेट ठेवायची त्या पिझ्झावर
डायरेक्ट प्लेट ठेवायची तव्यात?
पिझ्झावर ठेवायचं असं, उलटी प्लेट, म हाय
झाकायचं
म, दोन -तीन मिनट, दोन -तीन मिनिटात फुगतय ते आणि मग काढायचं त्याला मग ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स जर तू पिझ्झा खायला गेली असती तिथं तीनं एक्स्ट्राचं देतात ते ढापून आणलेस लीस तर ठीक आहे नसलं तर म लाल मिरची घरात असली तर ती मिक्सरला लावायचं एन त्या ज्या आतल्या बिया असत्यात त्यावर ते टाकायचं ते चिली फ्लेक्स झालं. ओरिगॅनो आपल्याकडे नाही आहे.
ढापून आणलेलं असलं तर
ते चिली फ्लेक्स घातली नाही स सिम्पल असंच केलीस तरी पण पिझ्झा घरातलं सेमच लाग तर बाहेरचा पिझ्झा गं चांगलाच लागतेय.
. चांगली रेसिपी सांगितलीस करून बघतो.
मी केलेय ह्य.
आता धापायला कुठं जाऊ सांग?
काय ढापायला?
ते जे काय काय मसाले सांगितलेस ब ते.
ऑरिगन, चिली फ्लेक्स नसलं तर चालतय टाकलं नाही तर.
बरं बरं टाकते.
पिझ्झा खायला जात असतीस तव्हा तिनी जे पॅकेट पॅकेट देत्यात ते तुमच्याकडे एक्स् त्यांच्याकडनं एक्स्ट्रा चा मागत जा त्यांनी घरात आणून त्या राहिलेलं.
मला तिथनं मारत येतील तेनी.
नाही मारत नाही. साडे अकरा मिनिटं होतं आलीत बारा मिनिट झालं होय झाल्यावर कट होतोय.
हम्म. झालं एवढेच कॉफीची रेसिपी तीनच येत असतील तुला.
कॉफीची रेसि पण येते रेसिपी पण येत्या मी जे पुढच्या कॉलवर सांगतो त्याला.
आमची मम्मी दूध देत नाय बाई कॉफी करायला.
पावणे बारा मिनटं झाल्यात.
हम्म.
हल्ली बारा मिनिटं पुन्हा लाव.
हा.
कटते